हा येतो का आवाज.
हॅलो.
एक
हो बोला? तुला आवाज ऐकून जातो.
हो हा तेना रेंजही नाही आहे ना. त्याच्यामुळे होत.
रेजचा प्रॉब्लेम असल्यानंतर, आभाळ आल. पावसाचं वातावरण झाल्यावरती होत. तुमच्याकडे आहे का पाऊस? हॅलो,